बोलं
हा बोला की तुम्ही का सांगाल त्याची
काय सांगाल तुम्ही?
काय नाही
आत्तापासूनच जर असं हे करायला जायचं रे.
हम्म हम्म.
आत्तापसूनच फॉर्म भरायचं, ट्राय करायचं, घरत्या घराचं.
फ्रॉमक आ फॉर्म बघा ब भरायला लाडते हो, उभे दाखवाय न दाख बघत्या नं.
म्हणजे तसं नाही खरं प्रॅक्टिस तर चालू करायचं कसं भरत्यात. काय भरताय ते विचारायच जरा कुणाला तरी. अस करू नाही तर मग दुसर काय तर केला असतास तरी बी चाललं असतं.
अ दुसरे काय कराय आता तू डोसकं वापराय लागणार.
मग तुमच्याकडं डोसकं नाही आहे काय?
एवढा स्थान कुठून देणार? हेच्यात कसं आहे मा
ताण कोरायला म्हणजे आता आपल्याला करायचं. मजेच
ते आलंय की भरती कस स्वय तसं वेगळं असतंय ओ ते.
हम्म. वेगळं असतय हे खर त्याचा आपल्या बसायचं हं आपलं पण कष्ट पाहिजे तेच्यात असं सहज कोण आता ते अग्नीवीरमुळ सगळी भरती व्हाय लागल्यात चिल पोर पण. आपण तसं करायच नाही. जायचं नाही बघायचं.
हा मग तेलाचं बघणार हाय. पीए लाच बघाय बारावी झाल्या झाल्या पहिला
हम्म सगळ्यात जड असं आपणच म्हणायचं. हॅलो.
हा बोला.
सगळ्यात जड अस आपण म्हणायचं नाही म्हणालोय.
हा ते काळालयं ते ऐकलो.
आ?
कळालं की म्हणत नाही म्हटलो.
हॅलो.
डॉक्टर व्हाय काय काय कराय लागतंय?
डॉक्टर व्हायला?
हा.
डॉक्टर व्हायला काय बारा करायचं लय असं तेथवढच कोणी डॉक्टर होते डोकं खा काय लागते तेला
हा, हा. मग संकेश्वरला काही तर केलेली बेळगावला बरं आहे तर
बेळगाव केलीला पेमेंट लई कमी हाय.
पेमेंट कमी करन लई असते तेच
तिथ ती कशी तिथं कॉलेज आहे ना त्यांचं ती सगळी शिकणारीच आहेत.
हा हा, कारण लई असतच फी बी जास्त असणार कारण त्या कॉलेजची.
फी असणार की, फी तशी आहे की. फी जास्त आता हे आग लावेस चॉकला कस म्हणजे संत गजानन महाराजांचं हे हाय माहीत हाय? हॉस्पिटल हाय. त्या हॉस्पिटलला कुठ ते त्यांच्याच कॉलेजची हेला पण असतात ना ती. काम हे करा प्रॅक्टिसला त्यांच्याच कॉलेज
हम्म.
मग ते त्यांच त्यांच म्हणजे कॉलेज असलं की नई चालू होतंय. आगलावे स्टॉपला पण आता एक हॉस्पिटल झालंय. आणि हे पण झालंय काय आपलं ते, इंजिनिअरिंग कॉलेज पण झालंय की.
हम्म.
त्यांचा त्यांचा असलं की एवढं काय त्यांने फी त्यांने घ्यायला जात नाहीत आता मी तिथे गेलतो खरं ऍडमिशन घ्यायला लॉकडाऊनचा आदी
हां
मला फी तिथं सत्तर हजार रुपये सांगितली संत गजाननला.
हॅलो.
हा ऐकायलोय सांगा की, फी जास्त सांगितल्या आणि नंतर आं
म हा म्हण की.
म्हणालेय की तू आणि आहे काही ना हां.
आणि बाकी ते म काय हॉस्टेलचे दहा हजार रुपये.
लाईक
मेसला दोन मग मेसला दोन हजार रुपये.
आमचं आहे ते नल्ला कॉलेज तेलाचे तेलात जास्त सांगत्यात.
कुठलं
आमच्या कॉलेजला. आमच्या कॉलेजला सायन्सला अठरा हजार आणि एक आहे मराठा मंडळ तिथलं बेळगावमध्ये आहे, त्याला साठ हजार सांगत्यात चाळींस लाख. म्हणजे बघा काय केवढं जास्त घेत्यात.
असं कसं काय ते.
काय माहित? ते वरत्या देवा पुढं आहे आमच्या रामदेव म्हणून तिथं तिथं आहे तेे.
थाम ना मग ते पण त्यांचच आहे काय .
त्यांचाच आहे ते बी. एकच युनिव्हर्सिटी आहे ती होय त्या एक हां आणि करण ती त्यांची ती अ मराठा मंडळाची ती ऑनर आहे क नी म हे ज्यांनी फळास्को अं तिथी किती आहे माझ्या बेळगाव मध्ये दाताचा एक दवाखाना आहे मराठा मंडळवाल्यांचाच. इंजिनिअरिंगचा एक कॉलेज आहे आणि
पी यू शेचा कॉलेज पण आहेत.
हा लई आहे तिथं.
आय
तेवढ्या पैशे घेऊन कुठे जाणार आहे काय माहित, कोण आहे काय माहित एक बाई आहे.
बाई नाय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
ती एकटी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
. काय ते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
काय ऐकवी ना.
काय यालं?
बोल की काय म्हणलास?
काय आवाजही ना म्हटल तुमचां सप्पये. आवाज खर हा आता आला.
ऐ
अ आणि
आणि काय नई. राम मंदिरचे हे चालू हाय न्हवे
व्हय फुकाराल्यात न्हव.
जायच की आपण पण आरतीला.
दहा जवळून आता अंडी खालोय.
आता खाऊन इश आणलेले अंडी शिजवून बी झाली.
नाय दोन खाल्लो की.
कशी कच्चीच?
कच्ची नाय शिजवली ती
हम्म. मम्मी कधी शिजवली, आणली कव्हा ती?
आणली उशीर सगळ्यात आधी मलाच कळालं.
सगळ्यात आधी कुठं, सगळ्यात लास्टला तुम्हाला समजलंय.
अ सगळ्यात आधी जाऊन आणलो. पोरांबरोबर जाऊन आम्ही गाडीवरनं.
हम्म. मग मी कट्यावर येऊन बसलेलो तवा विचारालतास की मम्मीला अंडी आणणार काय म्हणून?
कवा आल्याशी गट्यावर?
का उकडायची म्हणून विचारालतास?
उकडायची
उकडायची म्हणून व्हय. मला वाटलं आत आता ह्यो जागा झालाय उकडायची काय म्हणे हे-हे आणायची काय म्हणून विचारालाय.
ह हम् मी झोपाय नव्हतो.
अं
बसलो मी गप.
जागाच होतास?
हं शेतासन जाऊन आलेलो.
तू शेताकडे गेलेलास?
मग औषध मारायला पप्पाबरोबर गेलेलो की.
हं हम्म. कुठं औषध मारलासा?
ये रामण्याचा मशारेला.
हम्म, हम्म. शेंगा उगल्यात काय चांगल्या?
उगल्यात नव्हं.
हम्म, हम्म. कोळपा तेन ओढायचं की मग.
मी, मम्मी आणि पप्पा गेलेल्या नी वडाय शनी शुक्रवारी.
हम्म, हम्म. तुझं कॉलेजन नव्हतं तव्हा, का हुत?
आणि रविवार तेवढ घेऊन जात्यात आता रोपा दिवशी चकी मुडल्या.
होयच की मग, रोपा दिवशी सुट्टीच घ्याय पाहिजे. कुठ रोप करणार?
मी तर मशारीत हाये आणि काकू हायीत.
हम्म, हम्म.
त्यांची हाय. ह्या नदी जवळ एक हाय नाग मंदिर नागोबाच्या मंदिरजवळ.
हम्म, हम्म, हम्म. नदीकडं कुठं नागोबाचं मंदिर आहे?
हं इकडं आहे की झुलत्या पुलाच्या बाजूला एक आहे मंदिर नागोबाचं. बघ नदीकड आहे. इथं झुलत्या पुल हाय माहित आहे की नई? झुलत्या पुलाच्या बाजूला.
हम्म, हम्म. मग पाणी तेन आलं तर तिथं पाणी येत असलं की?
हम्म. पुलाला तर पाणी येतय लई. लई काय पण नदीला पाणी ईना तर ते सगळं पणे असतेस कि त्या उप्यात म नाही हाताच्या पायऱ्या उरल्या दहाबडायच्या.
एवढं आणि सगळीकडे तर केवढं भरलेले की.
इकडं आदी पाणी सोडवले न नदीचा.
हम्म होय. पूर्ण नदी रिकामीे केलती नाई?
होय. त दड्डीच्या धरणाला एवढं जास्त आलम आता हायं कमी झालय जरा.
हम्म, हम्म.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
आणली लई कमी झालीयं काय?
नाय जरा लई कशाला आता चार दिवस पाऊस पडाला म्हणजे त्यात पाच पायऱ्या आता आणलय. पंप पूर्ण भरले आहे चॉकलेटी चॉकलेटी दिसले.
अ ह हा चहा सारखं दिसायलेय?
व्हय
हम्म. ओ मय नदी उघडी पडल्यावर जायनो तसं हे करायला.
काय खेकडे वर आहे गेलाग बी आहे.
किती गावली म?
गावली की एखादा कीडं पोरं-पोरं गेल्लाव.
उम मग घराकडे आणल्याचं का तिथंच करून खाल्ला?
नाय आणत्यात इथं घरात आणून पार्टी केलो हो पोराने.
होय.
हां.
हम्म. कशी केलं सघी इकडे?
सगळं ओपन त्यानं केले आणि मटन मसाला चिकन मसाला सगळं घाटल्याने
कसो